हॅलो.
हॅलो हां बोला की.
हा काय चाल? हा आहे.
हा काय नाही बघा आवराला आवरायचं तर स्वयंपाकाला घालायचं.
हा.
हा.
आणि उशर तरी आवऱ्याला घरातलं उशीर होत असणार येऊन.
होय वेळ - होय वेळ होत की येऊन स्वयंपाक तेन.
हम्म तरी किती झोपायला वगैरे किती वाजतात?
तरी साडे दहा अकरा. पावणे अकरा होत्यात तरी येईपर्यंत सासूबाई काहीतरी काय तर करत्यात.
हम्म हम्म
झाडून तेन काढायचं करायचं.
हम्म होय की.
करत हा मग येऊन स्वयंपाक पण करायचं,
हम्म
हं.... जाऊबाई पण हाय गावाला गेल्या खरं, मग त्यांच पण मुलग्याचा स्वयंपाक मिस्टरांचा स्वयंपाक.
होय की म्हणजे असं वेगळं वेगळं आहे काय.
बाजूला हाय खरं म्हणजे असं बाजूला अस. राहत नाही म्हणजे सगळं. करतोय मी कुठं गेलो गावाला कि ती करत्या.
हा होय की.
ती गेली की मी करतोय.
हम्म हम्म
आज करतय...
हम्म हम्म
जा ते गेल्यात हा
हा ह मुलं पण करत असतील की
मुलं....
आप म्हणजे आपलं आपलं काय तरी म्हणजे... कामाचं वगैरे काही तर करत असतील की..
होय करतात की तिजी च आहेत मुलं माझी काय बाहेर आहेत मुलं. कॉलेज ला मग तिजी आहेत मू तिला एक मुलगा एक मुलगी आहे हा बारकी मुलगा एक मुलगी आहे.
हम्म हम्म
ते सगळेच गेल्यात गावाला आता येतील उद्या परवा. सोमवारीपासून शाळा चालू होणार.
हा होय.
हम्म तिच्या चुलतीकडे गेल्या ते कार्यक्रम आहे काय तर.
हम्म हम्म हम्म
अन काय...
काय नाही बघा निवांतच आता म्हटलं स्वयंपाकाला घालावं.
हं
आज काय स्वयंपाला करणार..
आज आहे सकाळचं भात आहे शिल्लक तर. वांग्याची आमटी चपाती नाही भाकरी करायचे.
हम्म हम्म...
हम्म...
दोन्ही टाईमाला चपात्या पोर आहेत म्हटल्यावर जरा चपाती लागत असेल ना.
होय पोहरांमुळेळ करायला लागतय आता त्या ती नाही ना.
हम्म तेच की आपलं आपल्या मोठयाण कस पण कराच हो इ क करू आत्ताच्या पोर खाात त भाकरी.
नाहीत खात चपातीच पाहिजे पोरांना
चपातीच पाहिजे
हम्म हम्म हम्म
भरपूर वेळ सगळा कामातंच जातंय म्हणायचं तुमचा
होय की लवकर उठायला लागतंय, रात्रीच झोपायला वेळ होतंय.
हम्म
काय आता करायचं मुलांचं शिक्षण ते न हायच की इकडं तिकडं
काय ते काही शिक्षणाला तर कमी भरायला लागते होय
मग काय तेव्हा
आता काय फी ते न काय थोडे हायेत वे क्लासेसचे.
हो होय. क्लासच्या फी तेन भरपूर आहेत इथं दहावीलाच दहा दहा हजार रुपये फी आहे आपल्या इथं
होय होय आणि परत तासगावचं आणि जाणं येणं हायंच की वो
हायंच की होय अं आणि नाही दिलं की फोन वर फोन करत्यात फी साठी आणि
होय की होय
पगार झाल्यावर देतो असं देतो तसं देतो करत ढकलायचं
होय की
हम्म
तरी तुम्हाला पेमेंट किती भ भेटते का आपल्या अंगावर असते तर
अंगावर आहे लई नाही पेमेंट आम्हाला.
हम्म हम्म हम्म तरी दहा पातूर जातंय का नाही?
नाहीत तेवढं पण जात हम्म नाही जात.
पण काय करायचं म्हणून आपलं जायचं.
हा जायचं होय. पेमेंट पण कमी पडतंय.
हा होय कि तेच शेती वगैरे आपली घरची असलं की, वेगळं पडते ना.
वेगळं पडतंय, होय की पण काय शेताचं काय? खरं नाही, आमचं हम्म काय वर्षाला उत्पादन येतंय, शेतीच पण होय, रोज कमवायचं होय.
आणि आपलं कष्टं, तर काय दिसतेत होय वो शेतीतलं.
नाहीच की, अजिबात दिसत नाही कष्ट
हम्म हम्म तेच की आता बाहेर रोजगारीचं बघितलंस का चारशे पाचशे रुपये घेतेत
होय होय आता बायकांना तरी, चारशे रुपये हजरी आहे वाटतं?
चारशे रूपये आहे शेतात होय आणि एक किती ओ, एक पारखी नुसतं.
एक पारखे सातला जाऊन, बाराला येतात ना उन्हामुळं?
हम्म आणि आपण हितं दिवसभरं राबलं तरी, आपल्याला काही भेटत नाही.
काय भेटत नाही, असंच आहे. तेच्या एवजी रानात गेलेलं बरं चारशे रुपये हजरी पडते बघा ती
होय, होय होईच की खरं ते आपल्याला जमलं पण पाहिजे ना शेतातलं आपण कधी केलेलं नसतंय त्यामुळं आणि कसं लोकांना कसं कामाच्याच बायका पाहिजे असतेत ओ
हा कामाच्या बायका पाहिजेत त्यांचं काम म्हणजे पैसे देणारं त्यांनी म्हणल्यावर काम करून घेणार की असं पण आहे ना होय
म ते अ म नुसतं बेदान्याचच असतंय काय तुम्हाला
हा आमच्या इथं बेदानाच आहे फक्त
हम, हम
हम्म बेदाना ते पण मशनीत ना निटिंग होऊन माल येतोय
हम
मग त्यातलं कायतरी एखादा
हे घरगुती, घरगुत तिन देतेत त तसं नसतं काय घरगुती कसं एकदम बारीकवानी माल देतेत ना
होय देत्यात खरं त्या स्टो तिथं स्टोरेजला नाही तसं बाहेर देत नाहीत माल तिथं काय
बॉक्स येतात एक, एक ठिकाणी घरला आहे ना
ह, ह
आम मी पहिला घरात होतो ना त बॉक्स आम्ही कधीतरी घेत होतो की निटिंग करायला घरात बसून
हा, हा, हा मग
हम् ते खरं परवडत नाही हो ते होत नाही लवकर ते हा होत नाही ते
म्हणजे घाण असलेलंच देत्यात ते अस असत
हा घाण असलेल देत्यात
ह आणि कुठं तीस रुपयाला का काय तर बॉक्स आहे वाटतं होय की नाई
हा पस्तीस रुपये ला वाटतं बॉक्स तो
हा, हा, हा आमची तिथं घेत होत्या बायका
हा
परत झालं कुणाष्ठौक अंगावर पडलं म्हणून त्यानी काय परत आणलंच नाही वाटत
आणि काय तर त्यात घाण तेन सापडली की बॉक्स परत पाठवत्यात मण
होय, होय
मग परत डबल आणि उसाभर म्हणजे फुकटचच राबून द्यायचं परत
हो की मग काय तर होयच की ओ
काम तेण सोडून घरातलं
होय की
हम्म
आण दिवसभर त्याच्याच मागं लागायचं की
दिवसभर त्याच्याच माग लागायच आणि एक, एक माल चिकट असतय लवकर होत नाही
हा हा. आणि दुसरं काय दुसरं काय करायचं म्हटलं तर काय परवडत पण नाही तो. असं म्हणा पिशव्या शिवायला घ्यायचं म्हणा काहीत करायचं म्हंटलं तर नाही. कुठ वीस पैसे आहे कुठं दहा पैशाला एक पिशवी असं शिवायला.
ठेवायला. आम्ही ते बेडग्याच्या इथं ते खजूर घेत होतो. त्यातलं बी काढायचं.
आम्ही पण एकदा आणलेलं खरं लई किचकट होता.
लैकीच कट कामा होते.
तसं आणि चिटकवायचं ते अस काय असतय.
हय तसं चिट शकवायच परत त्याच्या साहित्य असतं ते पण गेलं नाही पाहिजे त्यात. हा ते काढल्यालं सगळं. ब जम परत नेऊन द्यायचं त्याच वजन करून देणार. आणि वजन कमी बसलं की आणि पैशा निघ.
आपल्यावर जायच त मग कायत मग काय परवडायचं. हो स्के.
कुठलं काम सुखाचं नाही.
त्या आर आरयेत सुद्धा भरपूर राबवून घेतेतऊ.
होय ना होय आमच्या इथे एकट्या त्या मॅडम आहेत त्या सांगतात की.
कामा असते म्हणजे पगार वगैरे हय वाटतं आठ नऊ हजार. पण बनले घेतात वाटत आमच्या. नाही तर दोघी तिघे जातात नाही आमच्या गल्लीत.
हा त्यांना गाडी येते.
हम होय त्या त्या सकाळी लवकर जाते त्या त्या म्हणजे किचनमध्येध्ये. ना त्यांच्या कामाला मग त्या लवकर सकाळी सात ला बघा जातील त्या. मग सगळं त्यांच करायचं.
स्वयंपाका सकट.
होय.
मग तिथं त्या ज्या म्हणजे बायका कामाला आहेत त्यांना चहा वगैरे असतोय का.
हो असते असते दोन दोन वेळा त्र असते वाटत.
हा हा आमच्या इथं पण चहा येतात म्हणून म्हटलं.
हम्म.
शनिवारचा नाश्ता असतोय आमच्या इथं.
नस् काय.
हां.
ह ह ह पण तिथं लय स्ट्रिक्ट आहें लय म्हणजे लईकडं पा असं.
हा कडकच बरं आहे खरं होय का नाही.
बाई मी ते मशीन मध्ये गाऊन ये ललं.
होय तिथे त्यांच्या इथं झालंय ते.
हा होय झाले त्यामुळे त्यांनी लईक आता कडक ठेवले सगळं स्ट्रिक्ट ठेवले.
हा हा. काय माहत नाही ते झालेलं.
झाले म लई दिवस झाले त्याला हून.
हा हा.
त्यामुळं त्यांनी लई कडकच केले.
हा.
मग तुमच्या इथ असं किती बायका आहेत तरी.
आमच्या इथं निटिंग मशीनला आम्ही दोघीच असतोय आणि पॅकिंगला तिघी चौघीजण आहेत पॅकिंगला आणि पणनीला मग काही विद्याताय हाय. असं गोडाऊन मध्ये आम्ही एकच पाच सहा जण असतोय आणि ऑफिसमध्ये तिघीचौघी जण आहेत. म्हणजे लेडीज आमच्या इथे जास्त कामाला नाहीत जेंट्स लोक आहेत जास्त लेडीज जास्त नाहीत आमच्या इथं. हॅलो.
अहो कट होईना की.
थांब हं
हॅलो.